तर
हॅलो.
हा बोला की. हॅलो.
हॅलो.
हा बोला की. काय झालंय?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
हा बोला की.
आवाज येतोय माझा?
हा येतोय येतोय.
हा हा काय करताय?
काय बसलोय बघा.
हा हा जेवण वगैरे झालं? आ मी पण आता जरा झोप हा हा. पाऊस आहे तिकडं.
नाही तिकडं.
इकडं भरपूर प्रमाणात पाऊस आहे बघा.
ते कोकण साइड लागते नाय.
होय होय लय पाऊस आहे, बाहेर जाण्यासारखं कायच नाही असा एवढा पाऊस आहे.
हा हा,
आणि काय म्हणताय मग.
ह काय नाही बगा जेवलो सकाळी जेवलोय आता जरा जेवायचं आणि.
हा हा, होय सकाळी लवकर जेवल की, दुपारी जरा भूक लागत्या हो.
भूक लागते ह आणि माहेरात आहे ना ते कसं. सकाळी थोडं खायला लागतंय. मग तिकड असल की, काम आवरून मग जेवायच. त मग बारा एकला जेवल कि नंतर नाही भूक लागत.
होय होय, पोरग्याला घेऊन गेलाय ना सोबत.
होय आलाय की, झोपलाय बघा.
हा हा, तिकडे पाऊस नसल मग कायच तुमच्याकड ऊन असल.
अ पाऊस म्हणजे वातावरण झालंय तसं.
''हां''
पाऊस आज तरी पण पासष्ट ट टक्के सांगितलंय.
हा हा,
अवो ते आसामला बघितलं का.
आसामला मी बघितलं नव्हतं माझी बहीण सांगत होती, काय कारण मला ते इंस्टाला अजून व्हिडिओ आलं नव्हता तिनं पाठवल. ठवल्यावर बघितला हो काय भानगड एवढा पाऊस असल तिकडं.
पाऊस म्हणजे सगळं वाहूनच गेलंय इतकं झालंय तिकडं पुरं.
हम्म, वाहून असं प्रेत वर पाण्यातन पोहा लागल्यात माणसांची डेड बॉडी. तेनास्नी अशी.
होय,
बुडल्यात हो लहान मुला सकट जनावर त्यन बघण्यासारखं.
बघण्यासारखं तेच कि, आणि एवढं असं अचानक मधी ऊन किती ऊन होत कधी पाऊस पडतय असं म्हणत होत.
होय होय,
आणि आता बघा.
ते माळीन गाव मध्ये ते झालेलं बघा ते एकदमच एका रात्रीतनं सगळं बु''--'' बुडलय सगळं गावाचाच बुडलेल म्हणजे हे झालत. त्याच्यावरन आता तो पिक्चर काढलाय बघा दरी कोसळलेली होय कनी.
पिक्चर छान आहे म्हणत्यात हो.
होय आता रिलीज झालंय आता पंधरा दिवस झालं वाटत आता. ता रिलीज झालाय ते काय पण दृश्य बघण्यासारखं. क होय होय,
म्हणजे तो इनस्टाला एक व्हिडिओ असता लहान लहान मुली अस तो पिक्चर बघून आल्यावर. रडत होत्या.
हा हा
पिक्चरातलं ते सीन बघून,
होय काय हा हा बघण्यासारखं ते नसलच ओ.
हम्म आता मला तर काल अ त्या बघून रढू यायला लागल होतं.
होयच की, एवढी परिस्थिती पण अशी कुणावरच येऊ नये ओ.
येऊ नये हा.
पाणी जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे हो.
आणि ते मगरी ते येन किती
होय.
होय. काल मी एसटीच बसल्यापासून घरी पण संध्याकाळी पण नुस्त ते आसामचच बघत होतो.
होय, एस टी ने गेलायसा काय माहेरी?
हा ते बड्डेला आई आणि भाऊ आलतीत
हा हा
त्यांच्या सोबतच आलो मग काल शाळा सुटल्यावर घरी जाऊन जेवण वगैरे झाली भांडी घासून तीन वाजता. मग घराला आवरून बॅग तेन भरून त्यांच्यासोबत आलो बस चुकली त्यात अ साडेपाच ची बस चुकली आ सव्वासाहाला मिळाली घरी यायला मला आठ वाजले.
होय हा ह. म्हनजे तेथून तुमच माहेर जवळच आहे वाढतं?
पंचेचाळीस किलोमीटर आहे की एक तास लागतोय एस टीन आल तर एक दीड तास.
पंचेचाळीस किलोमीटर आहे तरी आवाजाला काय मध्येच जा
होय लांब आहे.
हा हा
होय काय आता?
हा यालय आवाज आणि हा येतोय आता.
हा हा
हा आता राहणार आजच्या दिवस काय? काय नाही बघा. आता जा माझ्या बी हा हा. माझ्या पण एका पोरग्याला बरं नाही हो. त्याला पण काल शाळेला घालवलं नव्हतं दवाखण्यात काही गेलेलं नाही औषध इकडे भरपूर पाऊस आहे आओ आणि बाहेर गावी जायला लागतंयनी मग त्यांना काय इंजेक्श वैगेरे काय देत नाहीत फक्त औषधच कव्हर करत्यात नई मग त्याच्यामुळे औषधच आणल्यात.
हम्म हम्
बाहेर जाण्यासारखंच काय नाही एवढा पाऊस आहे आओ आमच्याकडं.
बिघडल की बघा तब्बीत काय सुचत नाही.
ते मध्ये जरा ते आमच्या चुलत चुलते वारल्या त्याच्यामुळे ते इकडल्या गावाला गेलो आणि त्या गावाचं तर पाणी बदल वाऱ्यात न ते आमचं तर इथनं गाव पासष्ट ते सत्तर किलोमीटर आहे, दोन अडीच तास लागत्यात आओ जायला.
जायला हा.
हा आणि ते जरास नाश्ता वगैरे तर करत गेलं की, तीन आणि चार तास पण लागतात.
लागतात. हा हा कुठलं गावं?
कुंभोज च की.
हा हा. मग तुम्ही तेच चुलता वारले होते ना.
होय. चुलत चुलते ते चुलत चुलते होत्या. मग ते दान दानोळीमध्ये ते. कुंभोजातन पण आणि एक सात-आठ किलो मिटर आहे पुढं.
हा.
त्याच्यामुळ ते तिकडलं पाणी, तिकडलं कुंभोज मधलं ते दानोळीच आणि हिकडंलं त्याला ते सुटच झालं ना ही. वाऱ्यात आणि गेलेलं. आजारी पडलाय आणि कालपासून काही खाल्लेलं नाही आहो तो.
त्याला जरा अस भात वरण देत नाही का. आता काय ते आजारी तोंड कडू झाली की, काय खाऊ वाटत नाही.
तो म होय तुला सपक तेन चालत नाही. मग कनि म्हणून जरासं सकाळी भात मी मांडीवर घेतलेलं बाबा चार तो. खाईनाच मग मॅगी कधीतरी आवडीन खातोय मॅगी. तरी करून देतो म्हणतांन नको. मग आता सरांना शाळेत फोन लावलेला. तर म्हटलं आहे ताप थोडा माझ्या जवळ घेऊनच बसलोय. म्हटलं जरा आता दोन वाज ता लावून द्या. पाच वाजेपर्यंत काय ठेवून नका म्हटलं.
हा.
लावून देतो म्हटल्यात मग.
हा हा.
घरातले एक मुल आजारी पडल की, सगळ्या घरादाराला दुखण आल्यागत होतय अहो.
होय होय.
त्याच्यामुळं भीती वाटते हो.
भीती वाटत्या.
होय.
हे वातावरणच आता आमच्याला पण आता आलय खरं सर्दी झाल्या बघा. हॅलो.
होय. नाही सूट साड्या
आवाज. हा मगाशी येत नव्हता.
ते पावसामुळे जरा कमी जास्त होते हो. रेंज प्रॉ प्रॉब्लेम आहे.
हा. आता काय हा टास्क संपतोय सोडा. एकतीस तारीख काय तर लास्ट सांगितल्या ना.
आणि काय मग? तीसरी आता ओ तीस पर्यंत असेल. नाही उद्यापर्यंतचकी आज तीस तारीख उद्यापर्यंत. तेच बघा. म्हणूनच म्हटलं तुम्हाला कॉल करूया.
हा.
ह. होय उद्यापर्यंत. हे ते बंद होणार आहे वाटत. फोन अ फ्रेंडचा ओ टास्क.
प्रोजेक्ट.
हा. काही लोकांचं ते ट्रान्स्क्रिप्शनचं चालू आहे नाही.
होय होय.
हां आणि काय म
अं काय नायी बघा निवांत.
हां हां आता या पावसाळी दिवसात कायतरी गरम गरम करून खायला मजाच येत्यानयी?
होय होय आता आम्ही मेदू वडा कराला, भिजत घातल्या बघा डाळ.
कसला?
मेदुवडा उडीद वडा.
होय हां हां.
हां ते काकी अं मला येत नाय उडदाची डाळ तेवढी भिजत घाल म्हंटल्या सकाळी काकी.
हांहां
मग पावशरभर डाळ होती, घरी आणलेली म ती घातल्या तेवढी.
हा हा म्हणजे तुम्ही का किंची फॅमिली वगैरे तेन असं एकत्रच काय काय?
हां. होय औ
हांहां.
अं ते कसं सं ते डाळ अता सकाळी भिजवायची
कुटुंब
आणि संध्याकाळी बारीक करायची, आणि आपलं वाळलं तांदूळ असतेयं नां
हां.
ते थोडं मिक्सरला फिरवून त्यात मिक्स करायचं वाटतं, मग ते क्रि लागत
होय.
हुं.
हां हां. कधीतर आणि त्याच्यासोबत काय ते अ ह्याची खोबऱ्याची चट ती करत्यात का?
हां खोबरयाची नाही, शक्यतो सांबारमधून ते छान लागतय.
आंबर म्हणजे, तिकट काय?
हां तिकट ते बटाटा नाय टोमॅटो अं भोपळा घालून डाळी घालून करत नाहीत का?
हां हां.
तसं.
हां हां हां ह ते कधीतरी करून बघाय पाहिजे ओ.
हां करून बघा की नाश्त्याला करून बघा एक पावशर डाळीचच पहिला करून बघा.
हां हां अ टाइम झालं ठेवू करतो आणि हां.
बर बर हां.